हॅलो.
हां हॅलो.
नमस्कार ताई?
काय ते? हॅलो.
काय काम चालं म
काय नायी ब्लाऊज शिवते मी.
हॅलो.
ब्लाऊज शिवते म्हटलं पावसाचें कायी काम पण नाहीये.
हां हां.
म्हणून मग चला म्हटलं ब्लाउज शिवून घेऊ आता.
ब्लाऊज शिवताय काय मग?
हों
पाऊसाव चालूयं का तुमच्याकडी?
नायी सकाळी चालू होता.
हुं, हुं.
पण मी आता बंद झालेलाय.
आमचं पण कायी नायी आम्ही पण कांदे भरतोय टारली मध्ये.
हुं हुं.
कांदे विकायचे नां सोमवारच्या मार्केटला.
हुं हुं.
चालय कांदे भरणं.
कांदे खूप ला म्हणजे मसयेतकि
नायी एवढे नाहीयैं हे थोडेचहे पण मग आता बरा भाव म आपलं देव करुन पैशाची पण थोडी अडचण होती
चांगलंयं ना भाव चांगलंय ना कांद्यांना
हुं बरा भावयं आता.
हुं.
हं गेणे‌ पण हायं बराज जणांना कडे. पण मग वेळेवर नायी नां आता असहून गेलं त्याच्यामुळे कांदे विकावे लागले.
चांगलं असतं ना हे कांदे राहिले तर पैशाची अडचण राहिली की, लगेच विकाव विकायला.
चांगलं राहत. पण कांदे नाय न यावेेळेस एवढे
नाहीयेत का जास्त नाहीयेत का?
नाही ना खर्च करून काहीच कांदे नाहीये, खर्च सगळा वाया गेलेलाय यावेळेसं. आपण टाकलेले पैसे निघताय फक्त तिथं
हो का
हुं, असंय
जास्त भाव राहिला त, कांद्यांचा पण चांगलं असतं ना
असा बी भाव राहिला ना जारचा बी
हू
तरी कांद्यांचं परवडत. पण मग पाहिजे तेवढा भाव, कसं हम्म
हं हं
ब्लाऊज तुमच शिवताय काय, गिरायकच वगैरे काढताय. हो का, काय शिलाई बिलाई घेता? दोन हजार
ते लेस वगैरे नाड्या राहिल्या का
हूं हूं
राहिली का दोनशे घेते. आणि साध आपलं सिंपल राहिल का म्हणजे, असा हाय नी तर म ते राहापाई ते दिडशे घेते.
समाज गुंतवून हा हा
मग ते म पावसामध्ये काम पण नव्हत. शेतीचं काम हाये. पण मग ओलं होतं म्हणून चला म्हटलं आता तोपर्यंत एक दीड तास ब्लाऊज शिवल जात ते. मग शेतीमध्ये जावाला गेला. त परत काम आल.
हूं हूं हूं शेतात काय लावलंय?
हा, अ शेवगा लावलेला आहे ना
शेवगा लावलाय का?
हां, शेवगा लावलेलाय, आता काल अ हा, बराच मोठा हाय बुवा आणि आता काल वांग्या रोप आणला अजून परत
हो का, वाांग्याच रोप कुठून सरीवरन आणलं. काय रोप भेटल ओ?
दोन रुपये.
दोन रुपये भेटलं.
हम्म, हा मग परत गवार लावायचीये, भेंडी लावायचीये.
बापरे, तुम्हाला तर भरपूर भाजीपाला लावायचाय मग
हो.
हम्म, बरंय मग काय बरं राहतं भाजीपाल्यात, भाजीपाल्याचं बी चांगलं राहतं केलं त
मग
ते एका पिकावर बसून बी काही होत नाही.
हं हं
आतुन
आज काय, उपवास असेल ना?
हो, उपवास आहे ना? आज काही एकादशी आहे, आज सर्वांचा उपवास. हं सर्वांचा उपवास आहे आमच्या घरामध्ये
मग आज भाजीपोळी बनवायचं कामच नसेल.
नाही बनवली, पण नाही.
काय ना? आमच्या बी घरी नाही बनवलं मी भाजीपोळी. आमच्या घरी पण नाही, आमच्या घरी सर्वांचा उपवास आहे.
हं, हं.
असं पण मग भाजी पोळी राहिल्यावर तरी फास्ट आवरलं जातं, पण उपवास राहिल्यावर आवरलं जात नाही.
सारखंच असतं ते
आपल्याला वाटतं, आज उपवास आहे, काही स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. फराळाच करायचंय. पण मग उलट त्या दिवशी आवरायला वेळ होऊन जातो, बरं का?
हं, हं.
असं लवकर आवरलं जातं आपलं.
का वांगे
का असं पटापट आवरून घेतो आपण आणि मग ते कसं, फराळ बनवायचं राहिलं का थोडं निवांत. त होऊन जातं.
काळजी असते ना
हं
स्वयंपाक वगैरे करायचं, हे काय फराळ असं करून, नंतर करू, नंतर करू चालू असतं मग.
हं, तेच ना
हं
बाकी काय म्हणता, अजून अभियानाचं कामबिम काय म्हणतंय?
काय झालं?
अभियानाचं काम काय म्हणतंय, उमेदमध्ये काम करता मग तुम्ही पण?
हो, करते ना.
झाल्या का मग केवायस्या तुमच्या?
नाही ना, अजून कित्येक ते पण काम बाकी आहे, केवायसी सुरू केलेली नाही मी अजून.
नाही का? हं आमच्याकडे त
काम करायला पण मूड नाही हो, ते पेमेंट त्यांनी पेमेंटच कधी तर केलेलं नाहीये. घरचेपण बोलता जाऊ दे म्हटलं, मीच कंटाळा करते त्या कामाचा आता.
हो ना, हो मग पेमेंट दिलं तर करायला थोडं चांगलं वाटतं.
हं राजीनामा देऊन द्यायचंय मला
हो का? का बरं वो, हं?
बस आता
मग फिरून- फिरून कंटाळा येतो ना, खरंच.
अं.
फिरायचा कंटाळा येतो.
मग. काम कमी आणि, हमाल्या जास्तयत.
फिरणं बी आसतं.
माझी एक फ्रेंडय ना, तिला मी सांगितलंय कामाचं असं- असं, तसं- तसं. मला म्हने, कशाला बिगर कामाचं एवढं, जीवाच ही करून घेते म्हने. त्यापेक्षा घरीच व्यवस्थित कर ना म्हणे. घरी शेतीय म्हणे. घरी व्यवस्थित केलं ना, म्हणे
हं, हं.
तर तुझ्याने, खायला जाणार नाही मने इतकं, होईल मणे. हे काय कुत्र्यावाणी. सकाळी जायचं, दुपारी घरी यायचं. त्यांच्या एवढ याच्यामध्ये राहण्यापेक्षा, सूडून दे ना मन.
ह, हा.
म्हटलं. फ्रेंड सांगत होती माझी.
हा, हा. तिला म्हणा बाई म्हणा, वेळेवर बरं रास मग. आपलं ये - ये बरं राता म्हणा. येता म्हणा.
मग तेच बोलले मी तिला. ती, ती काय ती मोठ्या घरचीय. ती मला सांगत होती, तू जेवढी कमवते न म्हणे, महिन्याला तेवढी मी माझी याशाने जाता म्हनी. म्हटलं बाई तुझी, परिस्थिती चांगलीय. माझी परिस्थिती खराबय म्हटलं.
हम्म, मला करावं लागेल बाई मनलं. हम्म.
पण ते म्हणते, नाही म्हणे, माझं तर ऐकशील तर मग हे होईल. सोडून दे म्हण. म्हटलं, म सोडून देते.
पुढे झालंच मना. पुढे झालं, पुढे झालं सरकारी तर, माझा फायदा होऊन जाईल मना.
काय, काय माहिती, काय झालय काय माहिती तिला. मला एक सांगत होते. ते सोडून द्या म्हने. ते करू नको मणते कामं. ह.
हां, हां, हां.
तिला म्हटलं मग, घरातच बसू का? म्हणे उलट ते चांगलं म्हणे. काय म्हणे तर मने फिरायलं मग इकडे तिकडे, इकडं तिकडे. इडे द महिन असून, काही पेमेंट वगैरे काही नाही म्हण इतकं.
हम्म, हम्म. हम्म, हम्म.
म्हटलं बाई बरंय तेवढंच. चा चार सहा महिने बी झाले नाही मला ना म्हटलं तरी, कसं निघून जातय.
म तीस हजार रुपये बी आले, तरी मग
त्यापेक्षा च चार महिने घरी म शेतीथंच काम कर ना म्हने. चार महिने शेतीचे किती किती उत्पन्न निघतं. काय काही भाजीपाला कर म्हणे. असा- असा भाजीपाला कर. तसं- तसं ही कर. लईच भाषण देत होती, मला ती.
ती स्वतः शेतीत काम करते का?
ह.
ती स्वतः करती शेतीत काम.
हो. करते ना, ती पण.
हम्. त मग शेतीला कष्ट लागता. जे शेतीत करतं का, त्याला समजत बरोबर काय लागत, असं
न्हाई ती शेती पण करते आणि जॉब पण तिचा.
हा हा हा.
असंय.
मग काय नायी, शेती करणाऱ्याला माहिती असतं शेतीला काय लागतं.
तिला म्हटलं तुमच्याकडे पाणी चांगलं असेल, आमचं पाणी, हाआ. न्हाई, आमच्याकडे पाणी नाईये, म्हणजे पाणी हाय म्हंटलं भरपूर पाणी आहे पण मग पाणी खराबय त्यामुळे शेतीत पण इतकं उत्पन्न येत नाही म्हटलं.
अंह
आपल्यावर अस त् म्हणे कसं करायचं अन काय करायचं?
हम, ते पण आहे पाणी ली म्हटलेत. त त्या पाण्याला कांदे येणार नाई म्हणून दुसऱ्या पिकांना चालून जातं ना?
हाआ, हाआ.
सच फक्त कांदे येतील म्हणून सगळे पिकं थोडे येतील? बाकीचे पिकं तर येेता ना?
हं
आपण पर्याय म्हणून दुसरी पिकं करू शकतो तर?
म् सकापासून लय लावून दिलेलेत त्यानी.
हो का?
हं, असं का? तसं का? हअ काही कामाचे दिसत नाही बाई ती मला, फ्रेंड का असेना माझी इहीही माझी फ्रेंड का असे ना म्हटलं.
हो हो काड.
हं. लई बोर केलं तिनं मला आज.
हो ना? हं
तिला म्हटलं बाई माझ्या मिस्टरांन माझे मिस्टर हो म्हंता म्हणलं काम करायला.
हम्म.
म तुम्हाला नाही सांगिते म्हंटलं
नाही न त्सिला म्हणा मला गरजहे म्हणा त्या कामाची मला करावं लागेल म्ही
हम्म, सांगेल आता नंतर
त्या कामामुळे थोडा फ्रीडम बी आहे म्हणा.
हां म्हणे तू मिस्टरचं ऐकू शकते म्हणे, माझं नाही ऐकू शकत बाई म्हणे, शेवट मी कोणंय म्हणे तुझी. ह्ह हह हअ म्हटलं बाई, आसं ब्लॅकमेल करणं सोडून दे तू.
हं, इमोशनल ब्लॅकमेल नाही करायचं म्हणा.
हाआ. तू नै कलत का म्हणे मला, असं म्हणत होती मल म्हटलं बाई, मी करते ना, माझा वेगळा विषय म्हटलं मी काही तुला असं सांगत नाही म्हटलं तू हे काम करू न पन तू ते काम करू नकॉ
न का? तुम्हाला तुमची खूप जवळची मैत्रीय वाटतं?
हो हो खूप जवळचीय ती, फेणय माझी.
पण हो का? कोज क्लोज फ्रेंड आहे का?
हाआ, क्लोज फ्रेंडय.
चांगलंय मंग.
हम्मं अं मंग.
चालेल चलां ताई मंग ठेऊं कां बोलूं नंतर आपणं चालेल. आमचं राखीव